हॅलो.
नमस्कार.
नमस्कार. आवाज येतोय का?
हा आवाज एकदम मस्त यायला.
बर बर. काय चालूय की?
काय चालू नाही. असंच मस्त मोबाईल बघत बसलो होतो. चला म्हणलं फास्टा मॉचेस मॅच ज हायलाईट त काच्या
हो का? बघितली का मग कालची मॅच?
मॅच बघितला थोडा थोडा पण आज पूर्णच हायलाईट बघितली.
होव का?
हम्म.
हम्म. रोहित शर्मा मस्त खेळला नाही का काल?
हाव रोहित शर्मा मस्त खेळा. पुन्हा खेळायलाच पाहिजे होतं पुन्हा.
हम्म.
कसं लोकाना हे करू लागले.
हम्म त्याचं काय म्हणजे जास्त हे झालतय रिटायरमेंट घेणारे. उद्या रिटायरमेंट घेणारे.
हा ती अफवा पसरवल्या होत्या लोकांनी. लोकांना काही काम नव्हते.
हम्म हम्म हम्म.
त्यामुळ पण बर झालं तो खेळला मस्त. तो जर आणखी थोड वेळ टिकला असता. तर मॅचे जिंकला असता इंडिया.
हो ना.
हम् पण मला नाही वाटत की काय असेल म्हणून. ते इंडियाचच थोडस बॅड लक चालूये. कारण आपण खूप मॅचेस हरावले. एवढी इंडिया मॅच हरत नाही. दहा मॅच. अकरा मॅच.
मला वाटतं. पूर्ण प्लेयरच्या बॅडलक शिवाय श्रेय शयरचं बॅडलके काणू खराब?
हा मला असं वाटतं की त्याला घेतली कीच टीम हारायची.
त्याला घेतलं. आणि ते कालच्या बी मॅच मध मेन जिथं जिथे जे प्लेयर खेळायचा होतात.
हा. तेच तर, बाकीच्या तिघानी त्याचं काम केलं होतं. टॉप ऑर्डरला.
कि तीघायन केलत. अजून त्या यान केलंत. त्या ईशान किशन बी केलत काम. थोडं मात्र गलतीने आउट झालं.
पण मला असं वाटतं की जर स्रेशायर आउट झालं नसता तर विराट कोहली पण आउट झाला नसता.
हां. हां. हां. थोडा दबाव यायला नसता ना मग? के एल राहूल होता बा मागून.
हम्म. पण मग कसं झालं की एकला विराट कोहलीच राहिला होता. हा. मग नंतर काय आहेत- ते मजा नाही आली तेवढी. त्यामुळ तो पण आउट झाला आन नंतर मॅचच खतम झाला.
हो ना. मॅचच संपला.
मला असं वाटतं की आणखी एकतरी प्लेयर पाहि. जे विराट प्लेयर आपल्या टीम मध्ये. वर जिमेदारी घेऊन खेळली पाहिजे.
तसा प्लेयर तर अजून, मला तर वाटत नाही की बुवा असं जिम्मेदारीनं आणि त- तेवढं तेवढं म्हणजे थांबून खेळल म्हणून कोणता प्लेअर.
तेवढी कोणामध्ये हेच नाही सहनशक्ती बॉल करायचे नंतर करायचं
म्हणजे बुवा जसा मॅच चाललाय- आपल्याला कसं जाऊ द्यायचाय मॅच. हे त्याच्या हातात असलं पाहिजे.
जे पुढच्या टीम आपण खेळवली पाहिजेत. पुढ आपल्याला नाही खेळवलं पाहिजे. हम्म. आपल्या म्हणण्यानुसार पूर्ण मॅच चालला पाहिजे.
हं. तसं तर मला अजून तर एकही प्लेयर दिसला नाही जसं की बुवा तस खेळल म्हणून. एक शुभमन गिल हाये मातर तेवढं तसं नाही मातर ते बी.
नाही नाही. तसं नाही. तो थोडा फ्लो फ्लो मध्ये आउट होतोय.
हा. ते म्हणजे अचीच- त्याला दबाव जमत नाही. ते ओपनिंग यायलए म्हणजे फक्त ओपनरच खेळणार ते थोडंफार.
हम्म हम्म. असं प्रेशर आलं की ते पण थोडस हे करत.
हा. ते प्रेशरचा म्हणजे प्लेअरच नाही असंय ते.
हं. पण काल जर हार्दिक पांड्या असता तर शंभर टक्के इंडिया मॅच जिंकली असती.
हा. म्हणजे आता जिथं ते श्रेयस आय्यर आऊट झाला-
हा. हा.
तिथं हार्दिक पांड्या त्या पोझिशनला, हार्दिक पांड्या-
जर बॅटिंगला आला असता-
की विराट कोहली सपोर्ट देतोय.
हम्म. म्हणजे विराट कोहलीवर प्रेशर नसत.
कोली स्ट्राईक देणं. मधूनच एकादा छक्का मारण मग डबल विराट कोहली- विराट कोहली स्ट्राईक दिली म्हणजे विराट कोहली सेफ आहे बुवा ते खेळतय. आणि जिथे- स्पिनर लावला तिथे हार्दिक पांड्या छक्के मारतय.
म तेच तर पुन्हा कालच्या पीच वर पूर्ण स्पिनर लावू लागले ते एकावर एक. एकावर एक. बर काल जर हार्दिक पांड्या असता तर तीन छक्के मारले असते.
भुमरा जर का असता? तर- जॉर्ज बटलर तेवढा रन काढलेत नसते.
होव. खरय ते मागचेच रन थोडेशे महाग पडले.
ह. त्याच शतकच झालं नसतं.
हा. कारण तो बुमरा त्याला चलूूच देत नाही.
हम्म.
पण ते कसं बॅडलक पण ते मला असं वाटतं की मागचेच रन थोडे महाग पडले. मा माग - च्या वर म्हणजे लई रन दिले आपण.
मागच्या पाच ओव्हर मध्ये साठ का सत्तर रन आले.
हाव ना. मागच्या दोनच ओवरमधे बे शेहेचाळीस रन आले.
हा दोन ओव्हरध्ये शेहेचाळीस रन आले.
मग तेच जर जर थोडेसे रन कमी असते त्या दोन ओवरर मध्ये जर वीस रन जर गेले अस इंडिया मॅच जिकल लागली.
म्हणजे आपल्या बॉलरला हे समजल नाही. की ही पिचवर बॉल आणि या ग्राउंड वर स्लोवर राहून जास्त टाकाव लागतात.
हा तो त्या याचा बॉल काय त्याचा सॅम करून त्यांना सगळी स्लोज तर बॉल टाकली.
हा मग ही पिच तशी होती ना, ग्राउंड मला त वाटतय मतल बाउंडरी ममला तर वाटतय. कमीत कमी पंच्याऐंशी मीटरची असल ती.
हा ग्राउंड तर खूपच मोठ होत आणि त्यात कस स्लोर बॉल टाकल की, ते छक्का जाई निघला.
रोहित शर्माला एवढ्या जोरात मारून छक्का जाईन गेला.
हो सगळे बॉलच तर बॉनडरी बशी पडू लागलेय.
तर म्हणजे ग्राउंड कमीत कमी पंच्याऐंशीच्या वरच होत सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच.
तेच तर पुन्हा इथ कस पूर्ण ताकतवार प्लेअर लागतात एकदम जोरात फिरवणारे.
हम् आणि टायमिंग बी लागते ना आणि बॉल फास्ट पडला तरच छक्का जाते.
हम्म ते स्लोवर वनवर स्लोअर व स्लोवर वनवर स्लोर न टाकू राहिला बॉलर.
स्लोवर वनमुळेच विराट कोहली, श्रेयस, अयर रिशांत, किशन आऊट झाले.
हा सगळेच त्या एकाच तर बॉलरने आउट केली पुन्हा.
तिथे त्या टाइमला दबाव आलता आणि त त्या टाइमला मारायच तर तिथ स्लोव र न बॉल पडला.
तिथ अकुणा त कंडिशन अस त की काही करून मारणच लागते प्लेटच तर करता येत नव्हता.
करू माराव लागल ना प्लेट करायचा चान्स च नाही ना इथ रन रेट वाढाला ना सतरा अठरा गेल्यावर मग ते मॅच निघच ना.
मग तेच तर ते थोडस श्रेयश अयर च चुकल मला अस वाटतय की,
श्रेयस अयर च नाही चुकल श्रेयस आयरच्या अगोदर
हम्म हम्म
नाही श्रेयस आयरच्या अगोदर ईशान किशन होता त्यान खेळ चांगल थोड सपोर्ट दिला विराट कोहलीला.
हम्म हम्
मात्र त्याचे अस त्याचा माईंड सेट असा राहते की बा दोन प्लेयर आहेत आता मी मारू. तर हे नंतरचे प्लेयर ज येणार आहेत ते बरोबर खेळतात कस काय की मग रन कमी लागतात ना काढायल.
म्हणजे ते बरोबर खेळल होतं शॉट मारयचच्या ना होतं मात्र ते आउ झालं स्लोवरन बॅटच्या पाहि आर जे दुसरा श्रे यश म्हणजे दुसरा प्लेअर ज आला् श्रेयस आयर.
हम्म हम्म
तर त्याचहे काम होत की बा एकच प्लेयरशी मागून राहिलाय तर विराट कोहली जर का सध्या दोन तीन ओव्हर खेळू दिल्या बरोबर स्ट्राईक रेट रन रेट आपण थोड सेट झाल.
हमम हम
सिंगल, डबल, चौका, गिवका गॅप गिप मारण थोडफार.
हम्म बरोबर
तर बरोबर निघत होता मॅच
हम्म मॅच का एवढा लंबा नव्हता पण ठीक आहे. कधी मधी होत असते एवढ पण अस मला वाटल की एक दोन फिनिशर पाहिजे इंडियाकडे. आता पर्यंत एकही फिनशर नाही.
हम्म नाही चालतो हो मॅच किती साठ बॉलमध्ये एकशे सत्तावीस रन पाहिजे होते, ते तर निघून लागले ना टी ट्वेंटी ना ट्वेंटीच्याुसार तर निघत लागले आणि विकेटी तेवढं आपल्याकडे होतय नास
ईशान किशन होता विराट कोहली खेल राहुल पुन्हा तो हो श्रेयश आहे.
साठ मध्ये एकशे वीस रन पाहिजे होते. तेवा कोण खेळू लागलं. विराट कोहली आणि ईशान किशन.
हो.
तर त्या टाइमला, मॅच असा निघलच वाटला होता. फिक्सच निघतय मॅच.
मग आणि तो विराट कोली सेट पण होता. मला वाटतय.
रनच्या, बाद पन्नास रन झालती, विराट कोहलीच्या तवा.
हो.
त्याच्यानंतर, जी विकेट पडलीया
तिथं, मॅच आपला गेला.
पण मला असं वाटतंय की, आता अक्षर पटेलचा टाइम संपलाय. आता याला आणायला पाहिजे. कृणाल पांडयाला.
रुणाल पांड्या म्हणजे, तुम्ही विचार करू शकता. एक मेन मेन जे बॅट्समन, मलं असं वाटतंय. सगळ्यात मेन बॅट्समॅन पाहिजे. आपलं, हे, आर सी बीचा कप्तान.
हा रजत पाटीदार. तो जर असता, तर आरामशीर मॅच काढला असता.
पाटीदार. कशी त्याला असं. ते असं अनालिस करत मॅच की, बुवा कठं पाहिजेत? कसं पाहिजे? कस शक म्हणजे, कोठं छक्का मारायची गरजय आन कोठं चौका मारायची गरजय
आन तो, त्याच कसय की, दुसऱ्या प्लेअरवर वणी नाही. अभिषेक शर्मावणी, याच्यावनी कि, फिरवायचं नुसतं. सिच्युएशन पाहून, तेच्या बरोबर बॅटच्या, मिडल मध्येच बॉल येतेय.
हा अन् स्पिनरला तर ते असं, म्हणजे डायरेक्ट
एक स्पिनर असत, तर मॅचच काढली असती. चार छक्के. ह. असं कामय त्याचं.
अन म्हणजे, तुम्ही म्हणजे एवढी मोठी. अ इं म्हणजे इंडियाचीच नाही म्हणता येत. वर्ल्डची, सगळ्यात मोठी लीग. त्या पूर्ण टीम मधून तुम्ही फक्त, एकच प्लेयर घेता.
बहुतेक तर
तर मग, पूर्ण ते आय पी एल त्यानी जिकवलं. आन त्याच्यातले फक्त एकच टीम, एकच प्लेयर घेतात. म्हणजे, तुमचं मॅनेजमेंट थोडं चुकतंय ना.
तेच तर. अन पुन्हा कसं की, एवढं म्हणजे लगातार दोन ट्रॉफी जिंकवणं, काय जोक नाही.
हाव ना.
त्यात मला असं वाटतं की, तो जर असता काल. अक्षर पटेलच्या किंवा कोणाच्या जागी. ईशान किशनच्या जरी तरी पण, मॅच पलटवला असता आरामशीर.
म्हटलं. असं - असं म्हणजे, टीम मॅनेजमेंट थोडं चुक चुकायल, कस काय की? जिथं टी ट्वेंटी चे, बॅट्समन हायत तिथं टी- ट्वेंटीच राहू द्या पायजे. जिथं वन - डेचे बट्समनय, तिथं वन - डेचे बट्समन राहू द्या पायजे.
मग तोच तर विषय होत र ती. पहिल्या मॅच मधी न दुसऱ्या मॅच मध्ये, शिवम दुबेल घ्यायची गरजच नव्हती.
हा, ते टी - ट्वेंटीचा बटसमॅन हाय न. त्याला टी- ट्वेंटीत राहू द्याना तुम्ही. वन- डेला कशाला आणायली.
मग तोच तो आणि बॉलिंग मध्ये जर म्हणलं, ती घुरनुर ब्रार तर, ठीकय. पण मला असं वाटतंय की, तुमच्याकडे मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार एवढे ओरिजिनल टॉप क्लास बॉलरयत. तरी तुम्ही, दुसऱ्याला चान्स देता. म्हणजे, काही ना काय तरी, टीम मध्येच काही तरी फॉल्टय. मग तोच तर. तो गुरुर बरार एक एक पण आयपीएल चा मॅच नाही खेळला त्याने एक सुद्धा.
त्याचे एक पण आय पीएल बी नाही खेळला आणि त्याच तर माहिच नव्हतं वाटते कोणाला असं की. ते काय हाय काय नाही ते.
मग तोच तर मला तर ते असं वाटलय की कोणाच्या घरचाच बॉलर आहे का कि ते गल्लीतला एखाद्या.
हा त्याला को असं त्याला अस सजेस्ट केलं की बूवा याला घ्यास तुम्ही असं. म्हणजे थोडं मला वाटतं की दबाव असेल ती या. याच्यावर टीम करणाऱ्यावर बी दबाव पलडावरून याचा. राजकारणाचा असं असू शकतेय ना.
तोच तर विषय येते की त्याच्या जागी दुसरा बॉलर खेळू शकतेय शिराज शम्मी. किंवा जर मला असं वाटत कि ह.
आता तशी कमतरता नाहीच ना.
हो ना तेच तर.
मला तर वाटतय अशा या या तुम्हाला माहित आहे बूवा इंग्लंडची प''--'' स्लो आहे तर मला असं वाट लागल की इंग्लंडच्या पिचवरर हर्षल पटेल बी चांगला राहिला असता.
हो स्लोरवन टाकलास त्याला ते मुकेश कुमार आवेश खान. आपल्याकडे बॉलर आहेत ना तसे आपल्याकडे किती बॉलर आहेत.
हो ना हो ना जाऊू दे आता काय आता पाह पुढच टी ट्वेंटी टेस्ट सिरीज आहे. भेटले ना सोबत चला मग बोलू.
हो ठीक ए.